हॅलो! हॅलो!
हां बोल. !
आवाज येत नाही काय?
हा आवाज येतोय बोल.
काय करत आहेस?
काही नाही बसले बघ तू काय करतेस?
मी पण सध्या फ्री आहे त्यामुळं बसले म्हटलं कॉल करूया.
हा हा! अजून बाकी काय?
काही नाही बघ निवांत हे आता सध्या सुट्टी चालू आहे अजून तरी कॉलेजची त्यामुळं घरी असते निवांत घरचं काम वगैरे करत. मम्मीला थोडी मदत करायची कामात घरच्या.
थोडं काय तरी जॉब साठी सर्च करायचं हेच चालू आहे सध्या तुझं काय चालू आहे. हॅलो! हॅलो!
हॅलो!
हा बोल आवाज येतोय आता.
हा मला पण तुझा आवाज येत नव्हता.
हा हा बोल!
मी पण मुलगीला शाळेत घातलय ग त्यामुळे मी पण आता जॉब साठी सर्च केल होत मग आता दोन वीक झालं मी लागले जॉब ला
हा हा कोणता जॉब ये
टॅली अकाउंटिंगचा जॉब करते मी
हा हा
बाकी एज्युकेशन पण सुरू आहे म्हणायचं म्हणजे आता ऍडमिशन करणार आहे लास्ट इयर साठी एम एस सी एल
हा
मग एज्युकेशन प्लस जॉब हँडल करायचं जरा टेन्शनच आलय मला
हो तेवढं जरा होतयच दोन्ही मॅनेज करायचं प्लस फॅमिली सगळं मॅनेज करायचं म्हणल्यानंतर थोडं आपल्याला पण हेकटिक वाटतयच ते
पण आता कसं झालंय जॉबचं पण टाईम भरपूर पण अ पैसे कमी भेटतात ग टाईमच्या मानानच जास्त भेटत
हो आता हा म्हणजे इथ आपल्या इथ लोकलला जर जॉब बघायचा म्हणलीस तर थोडस सॅलरीमध्ये आपली इच्छा म्हणजे जेवढी पाहिजे तेवढी इच्छा पूर्ण होत नाही पण काय करायचं तर असं हे असत ना आपल्यावरती जबाबदारी असते त्या मुळ काही न भेटण्यापेक्षा थोड तरी भेटत, म्हणून आपण कराला जातोय आणि हा हा मुलगी किती वर्षांची आहे, मग तुची
तिचे आता चार वर्ष हा चार चौथ लागलय तीन पूर्ण झालेय चौथ लागलाय
मग अजून अजून लहाणाचं आहे, की म ती पण
होय
हम् मग सकाळी कसं काय काय असतं, तुझं दिवसभराच रुटिन जॉब वगैरे मॅनेज करून
हम मी सकाळी जाते क्लासला एक एक जरा इंग्लिशचा क्लास आहे, तिकडे जाते सकाळी मग त्यानंतर अ तरी मी सकाळी सातला घरातून बाहेर पडते
हा
मग त्यानंतर नऊ वाजता जॉबला येते नऊ म्हणत साडेनऊ होतात, मला नऊला क्लास सुटतो ना माझा
हा
मग त्यानंतर मग एक ते दोन लंच ब्रेक असतो
हा हा
मग लंच लंच ब्रेक नंतर मग सहाला सुट्टी होते मग घरी जायचं मग बाकीचे घरातले काम असतातच आणखी काय तुझं शेड्यूल कसय हॅलो हॅलो हॅलो. हॅलो. हॅलो.